हॅलो
हा नमस्कार ताई
नमस्कार काय चाललंय
काय नाही मजेतेत तुम्ही कश आहे
मी पण मजेत आहे बघा झालं का चहा पाणी
मुला आले शाळेतून
हो आले ना
अच्छा मग आता त्यांचा स्टडी घ्या घ्यायचा एवढा एक तास तुमचा टाइमपास होईल
हो काहीच स्कूलमध्ये सगळे स्टडी वगैरे देतात पण ते काय करून घेतच नाहीत सगळं आई वडिलांनीच करायचं आपण फी कशाला देतो त्यांना काय माहिती त्यांना शिकवायची फी देतो पण ते शिकवतात काय हा ना आणि आता किती फी घेतात बघितलं ना किती फी घेतात स्कूल म
होम
एवढं परवड आहे तरी पाहिजे ना आपल्याला
बरोबर
त शिकत पण नाही हा हो होमवर् घ प्रोजेक्ट करून द्या मग आपण काय म्हण बघायचं बाबा घरातलं बघायचं जॉबचं बघायचं का त्यांचं बघायचं आम्ही शाळेत घालतोय कशासाठी मग
तेस्पक
हा ना तस आपलं गावाकडे बरं होत आपल्या टायमिंगलाटलं की शाळेत जा शाह नाही की आपलं आपण होमवर्क करा परत दुसऱ्या दिवशी आयचा आपल्या वेळेस आईवडिलांना काहीच त्रास नव्हता
बरोबर
मु आली की बस मोबाईल घेऊन आई करते अभ्यास
यांना डोनेशन फी दे दिली परत आता ते म्हणता वतूनच आपल्याला कि तुम्ही पालक पालक काही कामाचे नाही तुम्ही मुलांचा अभ्यास करत नाही होमवर्क कम्प्लीट करून घेत नाही
हा ना मिटिंग घेणार आणि मीटिंग म सांगणार नाही विचित्र झालं हो आता मोबाईल म जास्त मुलां हुशार पण झाले आपण म्हणतो मुलं मोबाईल बघतात मोबाईल बघतात. पण त्याच्यामुळेच मुलं हुशार झाल्यात बऱ्यापैकी का तर नवीन नवीन शिकायला भेटतय त्यातून त्यांना
बरोबर.
तसं आपल्या वेळेस नव्हतं ना आपल्याला काही माहती सुद्धा नव ज्यावेळेस तो मोबाईल हातात आला तर यज कसा करायचा हे कळत नव्हत.
हो ना.
आता ही आताची मुलं एवढी एवढी श आहेतेत पण सगळं त्यांना कळतं त्यातलं
आपल्याला कळत नाही तेवढं त्यांना कळत.
हो ना. तुमची मुला आली का शाळेतून
हो आली ना.
हा त्यांना स्टडी वगैरे बाहेर लावलंय का तुम्हीच घेता.
नाही अ स्कूलमध्येच कम्प्लीट करून करून घेतायत.
हहां भारी आहे बाबा तुमचं मग
एक्स्ट्राअसा स्टडी राहतो, घरी तेवढा करून घ्यायचा आपण.
होय ना. जेवणाची तयारी वगैरे झाली का?
जेवणाची तयारी चालू आहे आता, स्वयंपाक बाकीये करायचाय.
होय काय बनवताय आज कालवण?
आम्ही आज वरण भातच करणार आहे नॉर्मल.
हा तेच खावटतंय आता. कातं कालवनाचा कित्ती महा्ग झालाय बघताय ना? पाऊस नाही काही नाही त्यााममुळं
पाऊस नाही त्याच्यामुळे सगळ्यांची हालत चालू आहे.
हो. आता पाण्याचे पण किती प्रॉब्लेम झालेत बघतोय ना एक दिवस आड करून पाणी येतंय.
हो ना हम्. पाणी आलं कि लोक सांडता.
हो जवर होतंय ना तवर कदर नव्हती पाण्याची कोणाला, आता पाणी नाही ना? बरोबर सगळ्यांना समजतय आता कसं पाणी वापरायचं वगैरे.
बरोबर.
आणि आधी पाणी होते तर कशीही यूज करत होते पाणी.
जेव्हा नाही येत तेव्हा त्यांना किंमत समजते.
हो ना, महागाई किती वाढले त्याच्यामुळं. पाहू एक गोष्ट नाही आली तर किती प्रॉब्लेम आलेत बघा ना. कालवनाच महाग झालंय, परत सगळेच पेट्रोल वगैरे. ते सगळ्या महागाई वाढल्या त्या
सर्व आता भाजीपाला पण महागणार कारण पाऊस नाही ते शेती होणार नाही.
हो ना आमच्याकडून ना चाळीस रुपये पावशरशिवाय काही भेटत नाही.
तेच तं.
महाग घ्यायचं एवढं पेमेंट सुद्धा नाही आपल्याला आणि एवढं महाग कसं घ्यायचं? असं होतं त्या असं वाटतं डाळी खाल्लेलं बरं पडल नु सत. पण उन्हाळीत. हा आणि उन्हाळ्यात म्हणजे ऊन पण एवढं कडक आहे ना कि ते नुसते डाळीनं पण पित्त होतंय लगेच. सारखे सारखे डाळ खाऊन पण
पाऊस आलाच पाहिजे कारण पाऊस नाही तर वातावरण पण शुद्ध नसतं ना.
हा ना कधी येतोय काय माहितीय आता बोलतात की पुुढल्या महिन्यापासून होईल चालू म्हणून पंचवीसवीस
सात जुलैला येणार होता तर सात जुलै चार पाच विसचं सात जून चं आता वीस जून झालंय.
हो आज जरा आमच्याकडे होत आभाळ. पण चार पर्यंत होत आता सगळं क्लिअर झालं म्हणलं गेलं आभाळ म्हणलं गावाला वभर
हो ना.
नुसत भीती दावली म्हणलं पावसान, आलो आलो मी आलो आलो केलं आणि भुल देऊन गेलं असं केलं पावसानं म्हटलं.
तेच पाऊस आलाच पाहिजे पण.
हो ना त्याशिवाय पर्यास आमच्याकड तर ना नदीला केमिकल वगैरे सोड ना कृष्णा नं दिला माहित असेल तुम्हाला मग त्यामुळे आम्हाला आणि आम्हाला वेगळीकडून भराय लागत
किती कष्ट होत असते
हो लांबून पाणी भरायचं आणि असं जे नळाला पाणी येईल ना ते नदीच येतं ना मग फक्त ते खर्च आहे पुरताच युज करायल खर्च आहे त आपल्याला एवढं लागत का पण जे गुरांसाठीच लय लागतात ऊन घिते मग गुरबी भरपूर पाणी पितात त्यांच्य आमची शेती नाही
अच्छा
आ दुसऱ्याची शेत आहे ना
मग कृष्णा नदीला काय प्रॉब्लेम आ
अहो कोणीतरी ना हिरव केमिकल सोडलंय नदीला मग ते सगळं पाण्यात ना मिक्स झालंय आणि आता पाऊस नसल्यामुळे ते केमिकल तरी कस वा जाणार न वाळू काढले ढाबर डबरे पाण्याचे जात्यात आणि मग ते पाणी सगळं साचून राहिलय आता ते पाऊस पडल्या तर जाणार व वाहून गेल्याशिवाय ते केमिकल तर फ्रेश कस होणार ना
हा
मग आता त्यावर तर प्रॉब्ले तरी ते केमिकलून वाहून जाऊ शकत
बरोबर.
पण काहीच पर्याय नाही ना आता पाऊस पडल्याशिवाय
हो
त्यामुळे तो लय प्रॉब्लेम होतोय आणि तो गेला पावसाळ्यात पडला आमचा पाणी अडवायचा बंधारा होता आणि मग आता यंदा सांगले ऊसांना पण पाणी पाजायचं नाही आमच्याकडन उसा ऊस पिकतो अ तुम्ही नदीच्या मोटरा चालू करायच नाही स मग आता पाणी पाायचं कसं शेताला काय का उंच निम्म सुकले जर पाणीच नसेल तर हो ना आणि वाढायला तर पाणी पाहिजे ना ते बिना पाण्याचे सुकूनच जातील पूर्णपणे आता होऊने किस्त लागतेय बघताय ना
बरोबर
पूर्ण असे सुकायला लागलेत म्हटलं आता काही खरच नाही म्हटलं एकंदा ल प्रॉब्लेम आहे आणि आमच्याकडे मकॅन वगैरे पण लावायचे ना यंदा कोणीच काही लावलं नाही मका नाही कांदा नाही काय नाही
नुकसान आहे ना पाऊसच नाही का शेतकरी पण काय करणार
तुमच्याकडं काय पिकतो जास्चं
आमच्याकडे गहू चालतो कांदा चालतो
हा असं ऊस वगैरे नसेल तुमच्याकडे आहे ना
नाही इकडे ऊस नाही जास्त आहे करतात भरपूर शेतकरी पण इकं नाहीये कमी प्रमाणात
हा आमच्याकडे ऊस भरपूर प्रमाणा पावसाळी भिमुग असतो ना तो एक असतो जास्त मग ऊसा आणि भुईमूग दोन्ही मिळून आता लागण करतात पावसाळ्यातनि.
आता पाऊसच नाही तस. सर्व सर्व ठिकाणी तेच
हां ना आ आतापर्यंत यायला पाहिजे होता पाऊस आतापर्यंत आमच्याकड ना टोकण्या होतात निम्म्या अर्ध्या. पण यंदा पाऊसच नाही ना त्यामुळे तर माणसांनी सऱ्या सुद्धा पाडल्या नाहीत्या.
बरोबर.
तुम्हाला असेल शेती आहे ना?
नाही आम्हाला नाहीये शेती.
नाही का?
हां.
आम्ही शेती भागात राहतो पण मग आम्हाला नाही शेती.
हां हां. आम्हाला पण नाही पण आम्ही जातो दुसरीकडे. हो आणि त्याला शेती करण म्हणजे लई अवघड गोष्ट आहे.
बरोबर.
आमच्या आई करतेय सगळं आईला आता स सवय झालिये का तर दुसर काहीच रोजगार नसतो ना गावाकडे.
तुमच्याकडे काय शेतीत काय पिकवता तुम्ही?
ऊस असतो भुईमूग असतो, पर तुम्हाला सांगते कडधान्य असतात वेगवेगळे. प्रकारची म्हणजे चावाळा म्हणा घेवडा म्हणा. परत तुम्हाला सांगते ते हरभरा वगैरे. आमच्याकड धान्य असतात भाजीपाला असतो प्रत्येक प्रकारचा. परत वांगी, टमॅटो. पण जास्त कोण हे करत नाही वांगी टोमॅटो बऱ्यापैकी आपलं स्वतःला खायापुरतं स्वतः चे शेतात नि लावतात. भेंडी म्हणा असे थोडे थोडे चार चार झाडं लावतात स्वतःला खापुरते जास
हां चांगलं आहे ना बाहेर बाहेर कस आता शे तरी सगळे प्रत्येक जण वैतगले पाऊसच नाहीये त्याच्यामुळे ते अ केमिकल देऊनच वाढवता भाजीपाला त्याच्यापेक्षा तुमचं बरं आहे चांगलं घरचं. बाजारना.
हां चालतय झालंय.
चालेल धन्यवाद हां.
हां थँक्यू बाय.